हॅलो
हॅलो
घे जा की
भेजज क हॅलो ऐक येत की माझ वॉईस मला ऐकयच होते
ते
नॉयसेतय पुूरा सौंसता आत
हो हा घर अस बाजूने राहतेेत रोडाकड
काय राहातय
बाजूला राहते रोड पा
जबर राहत की
हा अज हो हटेत ते हटेत अईक बाळ हो तुमले
तेच नाही ऐकण्यात नाहीट प्लेस म वाईस नाहीटला प्लेस मध्ये रवामंता
नाही हमला चार कढई तेसस
तुमच्या मध्ये सेंटरमध्ये हाय का तुमचं घर
हो का
हॅलो त म सेंट सेंटरमध्ये आहे का तुमचं घर
हो हो तर त्याची सायंकाळी कोणीकड
म मध घर रावण तिकाड एकरोड इकडे एक रोड इकडे एक रोड इकडे चार रोडो हात की
होका होका
हय येत आता घर नाही म्हला सिग्नल म्हणत सग् नोड हतकी त्या सिग्नल म्हणजे इकडेकडे राहतात घर नाहीरावे गटे कोणाचा नाहीरावे तुमच्या व्हरायटी बधलालायते ममारी
आचं घर मधल्या दोन तीन घर राहिल तिथलंच
त्यातच हो
चौरस्त मन क्रसिमंत ते सीराात
हो मन मध घर तिकडघड चार रोडल नैरा कोटतीस म घरा पुडा तर राहतय घरा मंगाच राहत तकाच
होगणे हम हो हम तेसे बांधलू मारी
अज बंदल्या पि स मंतर पई पोोलस ट्राफिक पोोलस लव तर बत ग नाहीरत का
नाही नाही होरत
ह
आताच नाही माहित आहे आमच गोरू हाट घेतलो मल एअरपोर्ट ला जेवर राहते म्हण
आ मी अ तुम्हाला नाही सांगू का ह
आ
मोठ्या स्थितीमध्ये राहू तयपूर
रन भाई ये एअरपोर्ट जेवर आहे आता फ्लाईट टाइम होलो एक नाशिक मण राहते
कोणत केक त्या प्रत एक टाई हो ओके हो पण हे टाईम लय जवच हे टाईम जेवा ट्रे फ्लाईट तुम्ही कव्हवर नाही वेघून
तुम्हाला नाही ठेव ग मी कव्वचा व्यक्त मी डाऊन येत राहता का
हो भाई तुम्ही जेवाच्या बरोबर काही पण ती एक दंटाल एक फ्लाईट राहते एक एक गवी
हो राहतय पण आम्हालासो माहित अस मतम तुला वाह मण बस नको म्हणून घेऊ म सांगतस बोल दे
कावई तु नाच म असल नाही राहा म्हण असल म्हण तू कशी म्हणतसणारी
हे टाइम तर नाही रह तेला फिक्स
तुझ आख सवळच्या न आ् आमच्या घर पाकेलं हा एअरपोर्ट कवरर होऊगे उडच राहत मात उ स बोल सवा हम ज गला पकडे काढ प्रति फ्लाईट लँडिंग होवा ज एक्सपोर्टवाच आखखे मला ठेऊ हो
त्या चौक ना तर ते पर्सनल होय तेच नाहीरवे अर्धा मला क रोज तू कटा खा कटा खाय नाहीस पि नाहीत राहस कि तू तु काम धंद
अरे रोज त्याच्या बसून नाही ते एक रोज एक त्यामुळे एक एक बार बाहेर गतोवर एक एक लँड होत राहते एक एक जात
हो ते होत राहत पण आजचा मात कोण आहे आता
अ येो मी आता त्याच्या बाहेर लात आता लँड होलो एक
ओके ओके केवढं कठ राहत ह विमान
तुम्ही भारत तुम्ही तेरा का क ते कोुणा राहता ना
हा तू देखली की नाही क मना हटकाात
अयो हम बाजू ल रा ते म्हंटले ना बाईम
हो बादरर हाटपाका जव जा हांबडून देखली की मारी ना खज वरदगन हकी अंत काघून देली क वरता ऊल दे का वरदर
उरले आणिनी खालत बसलय
काय ये तु का पिठावढ खात बसारा
माझ पिसा उठा ते
पसा उटल्या पि्च्याप रत जवाब मेट हॉस्पिटल राहत क एर्र गटा रत जवाब जली यत डते
तू मला एने तिस उठ लोक म इथ सांग बोलले अदीं तिस उटत आहे
का नक बोल मूस घेऊन राय कोण बोल म्ह
हा आता काय
अ अ चल पण सकरी मारून जा आ का बट सुग्र बहिणी नाही भाऊ नाही कोणी नाही पर मारून जा अधी कस भ आधी भ आध म एक्साइटमेंट तशी रवा आता माही नाही तच नाही त कोण अस म्हण खायला चुकी त अस असे ती आहे तझ राहात आहे कालमध्ये सगळी त्या सी मतम चेंज होत आ राहूनता काय कराय हा जेवल तबर जेवल
च होय काला
कुकडी कापलो कुकडी हजो कुकडी कापलो हा
टकळीली आमे बकरी कापलोत
एक सही बगर कपलानी
ह इकडे भागी घातला तो हमाकडचा
आ
लात
भा क कोणाता
बकरीच्या भागी घातला त आम्मा
तुम काड शाप म नैवीिकत् का किलोळ किलोळ
नाहीई विकत इकडे गल्ली गल्ली वाली कापून घेतात ह
एअरपोर्ट आहे मण कस गेलेल गेलेल मग कसं काय बोलत सेरकोटले एक चरपास च दूर राहते घरणार अ ज्याशील माळपना जब्बरहमंत आता गळल गळली म्हणतेय काय सांगतस
एअरपोर्ट जवर आहे मला एअरपोर्ट पक्काला डिकून आहे नाही
जव ना केतलं तू सल तर जाऊन यायचं कस ना एक वेळ कि वा आऑटो ह स्कूटी ह बाईक होते तिथला सीन नसे पठे जवय कोण नाही एक विण तिथ एकर राहते त्याला राऊंड अप राहत तिथे लंग मते तू जाऊ का स ट सळ जा असत
तू कवत हा मा घरा पई आहे ना आ दसी न द राहात आहे
त बोल पतर पाणीचग पील्सग बोल
कशी बोलया
ह जावद बंत ब का का काता
अभार गड गड मतयत देखात
बुधवारव मत क
वा माझ्यावर न्हय हच्या घरावर
गोर एका नासे
तु मा्हा घरावर नाही म्हणना तली
प्र फंड लागतय
तुझ्या तुमच्या घर आल्याच लागतय की
हम आले पण माझ्या घरा आले नाही म तुझच्या नाही आमच्या माझ्या घरावररत म्हण तू म्हणस
हह हा सच काा
तुम्ही का तुम्ही का तुम्ही का लाब करतागे
हो
दास हजार करता पता ट्राय करता क जॉब करता क
जॉब करता
हा काब करतास
साॉफ्टवेअर सल्यूशन
कटे
आमच्या सिटी मच
वर्क फ्रॉम होम की
वर्क फ्रॉम ऑफिस आणि मला पाहिथ पाणी राहिला काय काम राहिलं काय वर्क फ्रॉम होम घळून घेत
ओके कस आ तुम्ही
डेली माझ्या स्कूटीवर जाताव
हो का ट्राफिक राहत का तुम्हाला फुल्ल
आता ऐकली ना कशी आहेयची कशी राहते
ह एकदम आहे ट्राफिक ना
एरोप्लेन नाही च सिग्नल ला यटो का काय नाहीत ग
पका पका असते काय काय
का.
कुठे आहेत आमा तुम्ही?
इथ लोकं.
हो.